हा
पाऊस झाला तिकडं.
होय पाऊस यालाय, थोडा बारीक बारीक तिकडं.
होय, इकडं पण यालाय आत्ताच. चहा पिलीस.
चहा वगैरे झाला बघ, तुजा झाला चहा.
आ.. झाला बघ आताच.
काय आणि मग.
विरा, काय नाही बघ. विरांशी काय कराल्या.
विरांनशी झोपलाय.
विरानंची गं.
विरांनशी झोपल्या गं.
हा हा.
झोपल्या.
काय कराल्यास.
काय नाही बसलोय दारात.
होय.
होय. मग आणि, कॉम्प्युटर क्लास मध्ये काय चालूय.
ते टॅली शिकालोय.
हम्म.
ते तू स्टेनच सांगितलेलीस बघ.
हम. हम. हं.
ते मी विचारलो तिथं, तर त्यानी म्हटलं की. इथं तरी नाहीये, असं म्हटलं.
होय. हा.. हा..
म्हणजे मी तर असं ऐकाय नाही गं, निपाणीत हाय असं.
हा.. हा.. हा.. हा..
तिकडे जास्तीत जास्त डीसीएचाच कोर्स आहे, मग नाहीतर त असं जावा. सी सीसी प्लस, प्रोग्राम तसलं सगळं आहेत.
हा.. हा.. हां.. मग आणि काय, काय नाही बघ निवांत. मग काय.
कधी जाणार आहेस इचरकंजीला.
आता जाणार पप्पांच्या श्राद्धला.
हा.. हा..
पंधरा ऑगस्ट.
होय, मम्मी सांगितली मला मगाशी. मामानचं श्राद्ध आहे म्हणून. साड्या छान आहे म्हणत होती.
होय.
होय. मला वाटलं इचलकंरजीतन मोरनीत घेतल्यास.
नाही नाही, ती लाल कलरची आवडली का, मामी ना.
मला ते काय सांगितली नाही, फक्त मोरणीतन साड्या. आणल्यात असं म्हणली गं, मला वाटलं की.
लाल हाय एकदम डार्क आणि, तो कलर मम्मीला काय आवडला नाही, मग मी म्हटलं. अ.. हे मयुरीन घे म्हटली गं असंच मम्मीला. घेेतला मी दुस फुल्ल डिझाईन होती, रेडं पूर्ण आहे सगळं पूर्ण साडीला. असं शालू टाइप आहे काय, साडेतीनशे ला फक्त. मग म्हटलं आता डोहाळे जेवण आले पूजाच. परत पल्लूच. ते म्हण म्हणल नाही आवडली असले तरी तुला. साडेतीनशेला तर आहे ते.
होय. मला वाटल की हिचा इसर म्हणजे साडीच मोरणी म्हणून आहे काय दुकान.
मोरणी साडी तिथच आहे की. तिकड अ ड्रेस आहे. आणि ह्या साईडला तोंड करून आहे ते साडीच आहे.
हा हा हा होय होय आता आठवल. पण सेल लावला की सगळे एकत्रच होते ना ते.
होय होय सगळे एकत्रच होत. आणि नाही साड्यांना पण इकड लागतोय. आणि तिथ मधला दरवाजा त्यांनी बंद होतात नाही ये जा करू देत. हा सेल लागला
हम्म
जाऊया की तिथले तेच म्हणतोय मी. जाऊया काहीतरी बघूया. डिझाईन ड्रेस हवेत मी.
म्हण आलाच त कुठे आलंत ते डिझाईनर ड्रेस.
मोरनी मध्येच की.
एवढे काही खास नाही म्हणे तीथे.
होय काय.
हम्म
कितीपर्यंत आहेत.
त्यांनी आत गेल्यास नाहीत. पाहत बघितल्या गर्दी होती. एवढे काही खास नाहीत. गेल्या वेळेसारखे म्हणून आण ते घेतलं नाही असं म्हटली मला.
हा हा
जाऊन बघायला पाहिजे. त्या
होय होय.
म्हणजे ते स्टॉक संपला की, आणि नवीन त्याने ठेवणारच की.
त्यांनी रोज नवीनच काढतात.
होय
होय. दिवाळीसाठी असा एखादा एक डिझायनर असावा अस माझ मला घ्यायचा आहे व.
हा होय.
मग तस आता आपण काय हजार दोन हजार भरून काय घेऊ शकत नाही. कारण ते काही युजच होत नाही. आम्हाला तर युज होत नाही. तुम्हाला एक वेळ तुम्ही घालू शकताय. फंक्शनली कॉलेजमध्ये काहीतर कार्यक्रम असेल तर. खरं मॅरिड बायकांना एवढा नाही युज होत. की आपल्या मुलीच्या बड्डे ला. असच ग फोटोशूट वगैरे करण्यासाठी तेवढच.
होय.
आम्ही काय थोडी ना कुठल्या फंक्शनला तसा ड्रेस घालून जाऊ शकणार आहे. मग तेवढ्या महागात चे घ्यायचे. आणि कपाटात पडूनच राहणार. त्यापेक्षा स्वस्तात पण घ्यायचे. आणि हाऊस पण होते. आणि परत वापरून दुसऱ्याला कोणाला तर वापरायला दिला तरी पण चालत.
होय.
असं म्हणुन घ्यायच .
बघू घे पंधरा ऑगस्ट पर्यंत असला कि जाऊन त्या दिवशी बघून येऊया हा.
गेल्या वेळी मम्मीला आमच्या साडी घेतलेली बघ पप्पांच्या सा . ता तेच तेची कसली मस्त साडी घेतलीये व्हय.
ती आत्या परवा नेसलेली होती तू घेतलेलीस नाही.
इशूच्या बड्डे दिवशी नेसलेलं की.
नाही नाही तीन नघेतलेले .
सानू ती साडी आहे ती अगं येशूची च्या बड्डेला नेसलेलं ती म्हणावलोय मी.
तिचं कि.
दिदीनी घेतलेली आहे ती.
व्हय.
तू काय मयुरी दिदी पण
तसाच सेम कलर आहे तसाच आहे खरं त्याला पूर्ण असं म्हणजे वेगळ शाईन आहे मी नेसलेली होती. तेज तिकडं गुरुवारचं उद्यापन होतं ना हा मी ती म्म हिन घेतलेली नसलेली मयुरीनं. त्याला जास्त खडी आहे म्हणून ती अजून नेसली नाहीये मी असं गोंडेे आहेत त्याला खाली. पदराला खड्यांचं अस.
बघितलंय सोड मी छान आहे.
आणि वास्तुप शांतीला नेसलेलो तेजा दिनच्या ती मी घेतल्या मम्मीला.
अ हा. हा ती साडी मला मम्मीने सांगितलेली म्हणजे वास्तुक शांतीस नेसली असती.
हा ते मांगुरला पण यात्रेत नसलेली वाटते कि ते घेऊन जाता.
नाही ग.
पिंक कलरचं ब्लाउज घालून.
हा आधी ह्याच्या नाही ह्या यात त्रेला नाहीत त्याच्या आधी यात्रेला.
एक याचं .
ह्या यात्रे .
तिथं होती. आम्ही आलो नव्हतो तरी तिथं ठेवलेली ग तिन दोरीवर. मम्मी म्हणली ही साडी कवा नसली तर मी .
हा हा होय होय.
काट पदरची पिंक कलरच काट नाही का.
हम्म नेसून आलेल्या सोड इकडं तेव्हा मी बघितलं.
हम्म हम्म
ती साडी काय रिटर्न झाली का नाही परवाची?
तू आला असेल ना? घ्यायला गेलो नाही अजून
मग दुसरी घेतलीस.
आज तुमचा वेळ ये. दुसरीकडन घेतलं म्हर ना घेतलं ते नक्षत्र घेतले ते अजून म पिंट
ती नंक्षत्र मध्ये पण साड्या छान असत्यात काय.
होय होय चांगलं असत तर त्यांनी सगळीच काढाय न्याग.
हा त्याने काढलं की सांग जरा.
हा हा सांगते.
हम्म
मग आणि काय स्वामूची काय तब्येत बरी आहे काय फोन आलता का नाही.
नाही अगं मला तर काय दोन दिवस काय केलं नाही. मम्मी का तिकडंच केले मम्मी पण तिकडं होते.
हा हा
तेच मम्मी म्हणाली
आता बरं नव्ह आहेस
हा हा जरा अजून दोन दिवस होते मी तसं जरा अशक्तपणा वाटतोय.
हम्म
जीजू
जीजू आले आत्ता
हा हा
हम्म
लवकर येत्यात की आता.
नाही चारला सुटलय आज वेळ झाला आता पाच वाजले काय तर बरोबर हा बोलते उभारतात कामाला लेट होते जरा सुटल्यानंतर
हा हा
हम्म
पिरा कुठल्या शाळेत आहे ग?
तिना स्वामी विवेकानंद इंग्लिश मीडयम स्कूल.
हा तिथं आणि एक कोणत तरी नवीन झाले ना.
कुठं हुपरीत झालं असं इतर रेदाळात तर काय नाही.
ती दीपक दादाची मुलगी पण तिथंच आहे काय?
नाही ती तिकडे आहे. आ ह्याला न्यू इंग्लिश स्कूल हायस्कूल ग हायस्कूलमध्ये आहे. होती बाई गेल्या वेळ होती घातलं. छोटीच कि ती घातली काय ह्यावेळ अक्षराच ना अक्षरा गेल्या नर्सरीला तिथे घातलेलं चिऊला पण तिथेच घातलेल. खरं तिथं पट लय मोठा होता मग चिऊला काढला नि इकडं घातलं. पन्नास का बावन्न जणांचं होतं पट.
हा हा
मग तिथून काढलं लई जण पोर आणि काय लक्ष देणार काढलं मग ती पण क तिथं बसेनाच मग वहिणी ना बसा बसा म्हणून ठेवून घेत होती. त्या म्हणल्या रोजच ऐवढा वेळ बसवण मला का शक्य नाही म्हणून मग गल्ली ते अंगणवाडी आहे तिथं बसवत होत्या.
हा त्यांच्या मामानी कायतर आणि
का ते
आता आणि घाटल्यात वाटतं ग आता आणि आ म्हणजे ॲटो लावलात
हा हा हा हा
ह त्यांनी म्हणत होत्या की फी जास्त आहे.
हा हा हा हा
असे मानतो
हा हा मामाला लावलंय काय मग
हा त्यांच्या मामाने फक्त सांगितलं ग आणि ऍडमिशन केलं. आणि आता मग ते हिजं म्हणजे ऑटो जे किती असेल ते आता ह्यांनीच भरायला पाहिजे की.
हा हा चालते अकरा मिनटे झाली ठीक आहे.
हा
चल बाय त्याच्यावर बोलूया